आणि सक्सेसफुली कॉल लागलेला आहे आपला. तर जेवढे होतील तेवढे आपण टास्क कंम्प्लीट करून घेऊयात कुठं इश्यू नको टास्क इश्यू कारण मघाशी जस्ट टास्क इश्यू आपण शेअर केला ग्रुप वरती आणि आता कॉल लागायला चालू झाले हो ना. तुमच्या इकड कशी असते संध्याकाळची
संध्याकाळचा काय? आता स्वयंपाक करायच हे करायच तेच कि
हा हा हा
नंतर जेवायच. मुंबई बाहेर बसायच जरा नऊ दहापर्यंत.
हा -हा. तु बी जात असाल की गप्पा वगैरे मारायला.
हो, होय. कुठ दोन- तीन घर आहेत, ते त्यांच सांगड बोलत बसायच
हा हा ह हा, तुम्हाला वेळ मिळतोय हे विशेष आहे खर एवढ्यात ना.
हो, होय काढायचच आता काय करायच.
तस नाही दिवसभर एवढ पण काम असत ते पोराच पण बघायच पोर पण आहे म्हणताय ना.
होय मुलगी आहे की.
ह मग एवढ्यात ना वेळ काढायचआणि बोलायच म्हटलं लय होते ओ. मग काय तर आणि घर सगळे काम आवरत नाही, कितीबी ऊराखल तरी
रात्री दहापर्यंत चालु असते.
बापरे दहापर्यंत झोपत नाही म्हणजे.
होय दहापर्यंत झोपत नाही आणि मिस्टरांच नाईट असते. मग त्यांनी चारला जाऊन एकला येतातात रात्री मग त्यांना चहा करून द्यायच हे करायच. मग त्या नंतर झोप लागते लगे
हा हा हा ह मध्यरात्री एक वाजता येत्यात, अरे बापरे अर्ध्या हा हा हा
म्हणजे अस आलटून पलटून असते काय.
होय -होय आठ दिवस -दिवस दिवस असते डे असते.
हा
आणि आठ दिवस नाईट.
हम. हे लय च वेगळ आहे की चार ते एक म्हणल्यावर एक वाजता यायच कस लांब असल्यावर ते
होय बोरगावला जातात ते.
अरे बापरे! आणि मग यायच कस हो परत येतच काय त्यानी
हो येतात की, टू व्हीलर न असते गाडी.
बापरे भीतीदायक आहे कि.
हम् हम
काम करायचय म्हणल्यावर कसली भीतीनी काय? मजा आहे. मग आल्यावर आणि पुन्हा जेवाय वगैरे
होय जेवता नाही तर, चहा ते करून द्यायच. ह् करायच. काय तर करून ठेवते. ते मग दहा स दहा वाजता आल्यावर खातात मग.
हा हा हा
ह नाही कधी तरच जाते काय तेवढ जात नाही काय घरातच असते.
हा ह ह ह नाही घरात हाय म्हडल्यावरती तुम्ही शेतीतलं वगैरे करत असाल ना म्हणून म्हणल.
होय.
हा
हम्म
बरं आहे बाबा तेवढंच तुम्हाला आपलं, पण रोजचा रोजचा अस कंटाळा येतअसेल. एकच एक
हा होय वैतागयेत तेच तेच तेच किती करायचं. च हे हे ह तरी पण करालाच पाहिजे की, काय करायचं तर संसार आहे म्हटलं.
ह लय बाबा सहनशील तुम्हाला लोकांच्याकडं मानलं पाहिजे. आमच्याकडे काही एवढी सहनशक्ती नाही आम्ही लगेच. फुटतो. अ होय की एवढं कोण करत बसत. तेच आजकाल त्याजच कमी झालंय हो आम्ही पण त्यापैकीच एक. आमची सहनशक्ती कमी झालेली आहे.
होय ह्
अ जरा दंगा कमी करायला सांगा बरं पाठीमागे आपले कॉल रिजेक्ट होतील.
हा होय बाहेर जाते मी बोलायला.
रिजेक्ट होईल हो, बाकीचं काय नाही बोललेल्याचा काहीच फायदा व्हायचा नाही.
होय होय
आणखीन काय?
ह आणखीन काही नाही बघा, आता आपण एवढ्या विषयावरती फिरून फिरून बोललो आहे की. आता आणखीन काय बोलणार आणि. हा बोलण्याला तस हे राहिलं पाहिजे ना आणखी काय असतंय. आप गृहिणी आहोत म्हल्यावर महागाई वाढली. आपल्या ह्याच्यावरती आपण सतत बोलणार. गॅस वाढलाय मग दुधा वाढले मग धान्य वाढले, मग तेल वाढले आहे. बाहेर फिरावं म्हटलं तर तिकीट वाढले.
होय.
ती तर मुख्यमंत्र्यांची कृपा म्हणून, अर्ध तिकीट आहे पण अर्ध तिकीट पण परवडत नाही. झालय होय, अर्ध तिकीट म्हणत -म्हणत त्यांनी. पहिल -पहिलं जेवढं फुल तिकीट होतं, तेवढं अत्ता अर्धा तिकीट आहे. विचार करा की, आपलं फुल तिकीट असतं तर, बाहेर फिरल्या असत्या काय, बायका का अजिबात नाही.
नाही, नाही. आणि आता फुकट आहे. हे म्हणता ना बाय आत्या म्हाताऱ्या बाय
फुकट आहे, फुकट बिकट कुठलं आपल्यासारख्या तरुणांच. तुझं अर्ध तिकीट म्हणजे आधीच फुल तिकीट आहे ते आहेत की आवं साठ वर्षाचा माणूस खर एकट कुठ फिरू शकणार आहे मला तुम्ही सांगा हाय दिसत्यात खर जी काटक हायती तीच आणि आता कोण काटक राहिलय जी शानी सूरती आहे तिची कोण पाठवत नाहीती खरं कारण प्रवास म्हणल्यावर ते कसा असतो ज्याचं त्याला माहित बघणार कोण नसणार काय झालं काय केलं आणि वयस्कर माणूस असल की सोबत कुणीतरी पाहिजे आणि जी ते फिरू शक्त्यात त्यांना तिकीट पैसे आव् च्या सव्वा पैसे आहेत मग कसं करायचं असं सगळं करून ठेवलय लईच वाढवलंय ओ प्रत्येक गोष्ट वाढवलेली आहे खाण्या पासून बाहेर फिरण्यापर्यंत सगळीकडे त्यांनी ना रेस्ट रेस्ट्रीक्षण घातलेत बाहेर फिरायचं म्हणलं की खिशात हजार दोन हजार रुपये पाहिजेत आणि आता हजार दोन हजारात काय येतय म्हणा हितन नुसता आम्हाला सांगलीला जायचं झालं तर चाळीस चाळीस पन्ना पन्नास रुपये द्यायला लागालागलंय होय परवडत नाही आम्हाला गावातल्या गावात तेवढ्या तेवढ्या पन्नास रुपयात आम्ही गावाकड जाऊन येतो
येतो होय होय
आमचं गावाला जाऊन येतय तेवढं एक माणूस पन्नास रुपये जातं तिकीट येत
काय येऊ येऊ म्हण तुका
आणि तेच इथल्या इथं पण तसच सांगलीत फिरायला नुसत सांगलीत जायला पन्नास रुपये यायला पन्नास रुपये आणि तेवढ काय शंभर किलोमीटरच गाव फिरून येतोय आम्ही आणि इथ अर्धा किलोमीटर जायाला पन्नास रुपये घ्या लागलेती लई महागाई वाढवल्या ओ लई लई सग सगळ्या गोष्टीत हाइत आणि ते कपड्यांचं पण तसंच
होय सगळ्या गोष्टीला यायच आणि कुठलं नसून चालत नाही सगळं पाहिजेच
हो आता आपल्या रोज च्या साड्या सुद्धा बघाकी पाचशे रुपयाची साडी घेतली तर एक दिवस सुद्धा टिकत नाही ते
होय होय चोळा मोळा त्याज आणि ब्लॉऊज शिवून घ्या हे करा
हा सगळं झिरझिरीत असतंय त्याच्यामुळे घ्यायलाच लागतंया
होय
हे त्याच्यावरती सगळं मॅचिंगच पाहिजे ना ब्लाउज मॅचिंग आतलं हे मॅचिंगते मॅचिंग कुठलीहीं गोष्ट अशी सोडली नाही बाबा घेेतल्या आणि परवडल्या
होय काय परवडत
नुस्ता पैसा घालायचा आणि ते आणि इकडं येण नाही आपलं
होय
येन
घालणच घा जाणं तेवढंच चाललंय जास्त
आ जायाचे मार्ग तेच की जाण्याचे मार्ग सतराशे साठ आहेत येण्याचा मार्ग एखादा दुसराचा आहे
होय.
तो दुसरा असणारा क्वचित, एकच.
होय.
शक्यतो एकच एक तर नोकरी किंवा दुसरं शेती. ह्याच्या पलीकडं काही नाही बघा. जगणं अवघड करून ठेवलय लोकांनी. खरं म्हणजे गरजा फार कमीयेत्या पण दाखवताना असं दाखवलं की हॅ च्याशिवाय आपण जगूच शकत नाही, करूच शकत नाही. त्यामुळे जगणं फार मुश्किल करून ठेवलय.
होय. हे अनेक मग आमच्या सासूंचा नंबर आहे हा म्हणजे हेंच्या त्याच्यावर मग ते तुम्हाला कॉल करते मग तुम्ही ते हे आणि त्यांना करा.
म्हणजे मला काही कळालं नाही ते तुम्ही दुसऱ्या कॉल वरती सांगा ह्या कॉलमध्ये सांगू नका.
हा हा चालते चालते मी फोन करून सांगते तुम्हाला.
हा नाही माझी खरं अजून दोन मिनटं व्हायचेत आहेत माझ्याकडे दहा मिनटं- टच आहे माझं आठ मिनट झालेत ह.
बोला तुम्ही नंतर मी कॉल करून तुम्हाला सांगते.
हो हो हो सांगा की सांगा की.
ह
तुम्ही काय मग मुलांना शाळेत सोडायला वगैरे कोणाची भारी असते तुमची?
मी, मिस्टर वगैरे जातात. होय म्हणजे त्यांनी असल तर त्यांनी जातात. मग त्यांनी कम होय होय.
हा मग हाय. चांगल्या ड्युट्या लागलेल्या आहेत मग तुमच्या.
हम् हम.
स्वयंपाकाची हाय, बाहेर जायची हाय, भाजीची हाय, म तुम्हाला गाडी वगैरे येते की नाही?
आह.
तुम्हाला गाडी वगैरे येत-
नाही तेवढं शिकले नाही जर तेवढंच येते अजून आहे की परफेक्ट नाही आहे.
हा हा हा हा शिका की आता.
नाही ह ह.
शिका शिका तुम्हाला पण लई फिरायला लागालय.
होय.
मग काय गाडी आल्याशिवाय बाहेर सारखं सारखं तेवढं पाच पाच मिनटाला जाता येत नाही ओ लय उशीर जातोय मग.
होय.
आता सगळं यायला पाहिजे आता तुम्ही एवढं बाहेर फिरताय म्हणल्यावरती. हा. शिका शिका आता ती पण आणि घ्या स्वतःची.
होय घ्याच की.
माहेर कस जवळ आहे का लांब आहे?
हा कोल्हापूरपशी आहे आमचं माहेर इंचरकंजीकड इकडं सासर आहे. हो जाते की परवा ह्यावेळी काही गेल नाही नणदेकडे च गेलते मुंबईला.
हा हा हा हा.
हम् ह्या वेळी काही गेल नाही मुलगीला तेवडं पाठवलेल चार पाच दिवस माहेरला.
बर.
शाळा चालू झाल्या म्हणतांन मग आली ती
हा हा हा
ह ह
हय म्हणजे इकडं तिकडं पाठवताय.
होय होय ती राहते एकटी सहा महिन्यापासून एकटीच राहते ती.
अच्छ होय बरं ये की तुम्हाला भाऊ बहीण असतील की म्हणजे तिकडं
की आहेत तिथ पण फॅमिली आहे दहा दहा जण आहे. तिथ पण बारा जण ये
अरे बापरे!
हम्म ह् चुलत काकी तिघंजण काकी काका हम् बहिणी आहेत बहीण भाऊ चुलत सखा एकटा ये. लग्न झालं त्यांचं पण दोन मुलं आहेत त्यांना.
हम् हम ह हम
हम् हम् आता एकटी बहिणीच लग्न ठरलंय होय. तेेक्टीच लग्न ठरलंय आता परवा दिवशी जा उद्या जाणार आहे यादी करायला ती
हा हा हा हा
अजून फिक्स केले नाही तिची तारीख
अच्छा बरं ये की तिचं ती काय शिकलीय? तिचं झालं
तिचं झालंय सगळं शिक्षण झालंय तिचं ती शिलाईचं हे करत्या फॅशन डिझाईनच शिकले ती
होय हा हा हा हा भाऊ बरा ये की चांगलं ये चांगल ये. अ करा मग मला साधा कॉल हा ह
चारला यायंच आणि